हा बाई तुमचा लागला. ते रेख चार झीरो पडले हो माझे.
बई चार लगे.
हा नाही चार वेळेस लगेल लवून असं उस त्यांच्याकडून उचलल्याने गेला का्ही जाऊ राहिला नाही तो.
हा एखाद्या माझ्या मी स्वप्नाला देन लावले मी तर स लावले तर एक झिरो पडला ते कॉलेज नाही उचललं जाण होतं म्हणे त्या.
आणि कॉन नाही उसलला ग त लग टाइम मध्ये बंद करून टाकत. झीरो मार्क देऊन दाते आपल्याला.
म्हणजे झिरो सेकंड होऊन जात.
ान पण मग झिरो सेकंड म्हणजे काहीच नाही झालं म्हणून मग त्याच्याने भेटत. हा तुमचे झाले का? किती झाले मग?
माझे आता तुम्हाला सांगते पहिले वीस आले होते.
हा.
ते वीस कंप्लीट केले. त्याच्यामध्ये दोन तीन कॉल झीरो जईल.
हा माझी बी माझी दोन चार निले जास्त आहे त्याच्यात उसललाच नव्हत.
आता बरत आहे तीस येल हे. आता तीस मधले फक्त सहाच झाले माझे. एकच जणी झाल पहिल्या नंतर तैल ते आनंद ताईला पूजाला बोलले थोडा वेळ.
हां हां.
त्यांचे कॉल झाले पहिले मग नंतर मी स्वप्नाला द्यायला केले होते. आत्ता आता चार्जिंगला लावला फोन
हा मग तेव्हा चालू होते माझे. तुम्ही नंदा तईला बोलल्या का
हा त्या म्हणे मग साधीताई चालू म्हणे मला
हा तर मग पूजा ताईला केलता मी पूजाला.
हा.
माझा आता तू तुम्ही आणि रेखाताईला तोघीच राहिले होता. पण रेखाताईचे चारू आता काय मात किती कट करत ते टाइम आता? त्याच्यात पकडून घेत आणि ते तीस मध्ये ल या अंकामध्ये.
जेवढे कॉल आपण हे केले का तेवढे बरोबर ते हे करून टाकत रे.
हम्म लगे सांगतात कट करता.
लगेच कट करून टाक जेवढे उतरल्या नाही गेले का तेवढे मग येत पण नाही परत.
बरं ते उन्हाळ्यापासून आलेले आहे हो कोणी मनावर घेतलं नाही मी तर मनावरच नाही घेतलं होत ते.
अहो मला मला उऊन्हाण्यापासून कार्यच नाही आलं आता मला तुम्हाला सांगते लई त लई सात आठ दिवस झाले तेव्हापासून आले. पण मग मला माहतीच नव्हं ना एवढंच ना ग्रुप मध्ये कारण ते आपला ग्रुप आत्ता तयार केलाय नाही विध दन ते.
नाही भरपूर दिवसाचा ग्रुप आहे.
नाही आता ते आता सेपरेट सेपरेट नव्हते आले का जेचे त्याला कार्य
हा, हा, हा ते मग ते कार्यवाल्याने टाकलं ते आपल्याला. गीता ताईंनी टाकलं ते.
नाही मग आता तो ग्रुप होता आपल्याला प्रत्येकाचा सेपरेट ना तर ते त्याच्यामुळ मग ते कळलं नाही ना कोण कोण ग्रुप मध्ये.
हा बरोबर आहे आम मी नाहीत म आम्ही सुरुवातीपासूनच चार पाच जणी लगेत.
नाही मी पण पहिल्यापसून आहे मी कार्य टू मध्ये, तुम्ही कशात आहे? वन मध्ये का टू मध्ये हा मग तुम्ही पहिल्या हेच्यात आहे मग मनी
मनीषा ताई, स्वप्नाली, अरुणा ताई, गीता ताई ते का आम्ही त्याच्यात आहे मग.
ह आमही कार्यटूमध्ये होतो समजा आमच्या कल्लीतल्या त्या रेखाचाही स्वातीतही नाही का त्या मागच्या
हा हा
अरुणधच्या घराचे पा
नाही मग मला मला ना लगे मे मध्ये आलेलं हे मेच्या शेवटच्या आठवड्यात
नाही नाही आम्हालागता आला इथले पंधरा दिवस होत आ र बाबा
पण मग मी काय केलं मी काय म्हटलं बाईला गे आता कोण आला लावा एवढे कॉल काय कधी बोला काय बोला बाप्पाला ते ते वाटलं. तेच ना मगं रिकामं म्हणलं बाई लयच भारोड लावलं एवढं पर तीस कॉल करा. कोणाला करा परत मग त्याच्यामुळे मी मनावरच नाही घेतलं. पण या काल पूजा ताईचा ते पूजा खंबाातच त्यां दांगड चालं म्हणजे दीड दीड हजार आले बाई. क कॉल लावल्यावर
आले बाई मला त्या दिवशी मनी मनीषा ताईने पण दाखवल. ले आपल्याला कसे पहिले बावीस बावीसशे झाले होते.
हा हा,
त्यांना पहिले आलेली पेमेंट पण बत्तीसशे होती आता जी येणार होती का ती ते सांगत नाही का सेवन फोर्टीन म्हणजे चौ सात आठ दिवसात एवढ्या एवढ्या दिवसात तुम्हाला येन पेमेंट चालू आहे म्हणून हे करण तर ती पण नाही ना चौतीसशे रुपये होती म्हटलं मग आपण बी करा बसल्या बसल्या.
कोणाला हिला का मनीष ताईला का.
ताईला हा त्यांनी कुठं सांगितलं मग ते आपल्याला असं बोलायच.
तुम्ही मानल्यावर तुम्ही म्हणल्यावर माहिती का उलट त्या जाऊद्या गीता गीता त्याच्यात आहे ना गीता त तिच्याकडे येते मेंबर ऍड करणं सगळ हे करण तिला किती आले माहितीय का रात्री आम्ही- ते आता पाहिलं तिंच्या मोबाईलवर दाखवलं तिंन साडे आठ हजार. हो तिला साडे आठ हजार झाले मनीषा ताई पण शिल्लक आहे मग तिच तर काम सांगायच आपल्याला कारण ग्रुप हे कार फसिबल ना ती मेंबर आहे मेन मेंबर तिचं आहे.
पण मग त्यांना वेळोवेळ सूचना द्यायच्या ना हो पूर्ण
मग तीनच तिन ग्रुप वर टाकायचं ना तुम्हाला हे रे आलेले कॉलच ते करा पूर्ण. परत दुसरा टास्क येईल म्हणून. त्यांनी त्यांच त्यांचच करून घेतलंय. कोणाला सांगितले तिचे साडे आठ हजार तिन दाखवले रात्री आम्हाला तुम्ही गेल्यावर.
रात्री आपण बोलतो त्या म्हणे विषयच नाही काढत म्हणे कार्याचा मीटिंग मध्ये या
हा मीटिंग मध्ये नाही बोलायचं म्हणे, मग हिचं किती पुढचं चालू आहे ना आपल्याला कुठं सांगते मग.
नाही सांगायचं मग सगळ्यांना सांगायं ना मग कार्य म्हण जॉईन केल्यावर सगळ्यांना सांगायला पाहिजे त्यांनी.
मी म्हटले ना तर मनीषा तू तू म्हणे समजा मनिषाला पडले म्हणून सहा हजार मग तिला म्हटलो ना आम्ही रस्त्याने येता येता मग आमच्या घरात जवळ उभी राहिली ती मग तिला दाखवलं हे पाहा साडे आठ हजार झाली म्हणे माझी
हम्म
साडेआठहून पण अजून काम तिचं अधूर राहिलेलं आहे म्हणजे अजून पुढे येईल.
आता हे रेकॉडिंग टास्क लई मोठं आहे ना त्याचे पैसे म्हणता बाई मनीषा ताई पण म्हणतं होत्या.
मग रेकॉर्डिंग टास्क किती म्हणतात ते दहा हजार ये म्हणतात.
हा दहा हजारे. ते नुसतं पंधरा दाखवू लागले म्हणजे तिथे पण ते दहा हजार वाचायचे ते आपल्याला रेकॉर्ड करून पाठवायचे.
हा तर ते दहा हजार येईल म्हणे मला तेच म्हणले ते पूजा गीताची जाऊ त्या पूजा खंबाटला म्हटली
हा पूजा पण सांगत होती मला
हा फोन नका करू म्हणे तिला फोन लावला तेनी आहे बोलायला
हम्म हम्म
तर फोन नाका करू म्हणे मला ना दहा हजार करायचे आहे तर मी सहा हजार झाले म्हणे.
हाव का?
हा आपले अजून कॉलच चालू आहे
दहा हजार येते.
दहा हजारे आपल अजून कॉलजवळच ये. नाही होईल ना मग आता जाऊ दे याच्यातून थोडे आता झिरो आलेत का तुम्ही थोडे फार.
हा नाही ते कसं आहे आहो रेकॉर्डिंग त्याच कसं आहे माहितीय का आता मी कसं तुम्हाला फोन लावला अव्हेलेबल आहे तेवा उचलाल तेवा हे रेकॉडिंग कस आपल्याला जेव्हा वेळ भेटला दहा मिनट रेकॉर्ड करायची पाठवायची रेकॉर्ड करायची पाठवायची असंय ना.
उलट ते सोप आहे
ते सोपं आहे मग ते
आपण आपलं आपलं कधी बी करून कधी पण लगेच रिटर्न त्यांना समजा पाठवितो. हे कसं कॉल लावा तुम्ही बिझी का हे करा दुसऱ्यावर अवलंबून आहे ना हे.
हा त्याच्यामुळे माझी टास्क झाली नाही पूर्ण तर माझे आता लोक पूर्ण झाल्या असते टास्क.
माझे पण ना हे फोन मुळंच राहिलं बर का नाही तर बाकीचे टास्क करायला ना मी एका एका दिवसात कम्प्लीट केले अर्जंट मध्ये लगेच पण ये कॉल करायचे म्हटले ना
फोन अ फ्रेंडच्या वरती जे टास्क आलते का ते आपण करून घेतल्यात म्हणलं आता ह्या तरी करून घेऊ आपण होऊ राहील तर. दया फोन लावायला प्रत्येकाचे फोनच लागतं नव्हते तेव्हा माग माग
हा मग काय असा प्रॉब्लेम येत कोणाचा आपण लवे उचललं जात नव्हतं कोणाचं काही होत होतं.
हा
मग असं झालं का मग ते लगेच आपलं कट होऊन जात होतं माग
बरं पण मग असं पण नाही ना का उचल ज्या ज्यांनी कॉल केला त्यातच फायदा ये बोलणाऱ्या आणि दोघींचा फायदा आहे त्याच्यामध्ये
हा ते पण राहत त्यांना पण येेत म्हणता ते
आता तुम्ही मला बोलू लागल्यात तर असं म्हणता म तुम्हाला शंभर आहे मला ऐंशी. मी तुमच्यासोबत बोलू राहिले माझा वेळ जातो ना असं.
हा मग वेळ जातोस ना कारण मी जेवढं तुमचा वेळ घेते त्या तुम्ही पण तेवढं देताय ना.
मग त्याच्यामध्ये दोघांना पण आहे पण मग बायकांना कसं वाटतं नाही नाही आपले झाले म्हणजे झाले. अस दुसऱ्याशी काय घेणं नाही पण असं थोडी आर तुम्ही मला मदत केली मी तुम्हाला करेल ना असं आहे ते
आणि मग आणि ते कोणाच्या घरातून जाणार आहे का ते पण मग असं कोणी असं डोकं लावीत नाही ना
हा आहो पण ते टास्क असतय त्याच्यासाठी दिली ना एकमेकावर अवलंबून राहायसाठी दिली त्यानी
फ्रेंड म्हणजे तुम्ही फ्रेंड बनवा एकामेकाला बोला. टास्कचच नाव आहे ना ते फोन अ फ्रेंड
हा फोन अ फ्रे
हा फ्रेंड करा का मैत्रिणी बोला तुम्ही ते ह्यच्या च्या करा आणि चर्चा पण सांगितलेली त्यांनी तुम्ही कशावर करू शकता आणि कशावर नाही.
हा ते तर आहे. आता दुसरं काही नसल तर आपल्या दैनंदिन जीवनावर बी काय चाललं? काही नाही अस तस हहह होउ बे
आणि असं कोणी फोन करून बोललं नसतं ना म्हणून काहीतरी मुद्दाम त्यांनी असा टास्क
हा! बरोबर आहे. त्याना बघायचं असेल काहीतरी हा
हा तुम्ही बोला काहीतरी असे, पण मग तरी बी ते बी फुकट नाही ना त्याचे बी पैसे
त्याचे पैसे खरच बोलायचे पैसे कोण दिन बरं आपल्याला
मग आता तुम्ही सांगा कमी फोन लावून बोलायच पैसे कोण देईल का आपल्याला घरचे सुद्धा आपल्याला आपल्या नातेवाईकला फोन लावला जात नाही या लाय
नाही लावत खरंच नाही लावत बाई
मग लावण होतं का आपल्या आईला, बहिणीला पण पण आपण आता हे एवढं
झाल्यावर लव ते झाल्यावर लाव नंतर मग कंटाळा हो जाऊ द्या आज लावतच मी
आणि म्हणतो बाई फोन लावला तर काम लांबून जातं लगे असं म्हणत
हा अन माझेत लेकर अशी आहेत ना तर बोलूच देत नाही त्या आपण फोन लावला का तेच घेऊन फिरता.
हा तेच ना आपण लगे थोड्या वेळ बोलल होतलं की काम पडतं, लांबून जात.
घराचे
मी बी त्याचा मूळ कोणा फोन ला ते मी फोन लावला. लगे काम माझ लांबून जात आज लग मी निवांत फोनच घेईल मी मग हाता मध्ये
मी पण तसच केलं आज म्हणल पोरग शाळेत गेलेले आहे आपण एकदा आता जेवढे होईल तेवढे बोलूनच घेऊ म्हणलं आज
मी बी ना आज काहीच नाही म्हटलं आज ना निवांत फोन फोन वर बोलून घेऊ मग पुढचा टास्क करायला आपण समजा मग
मोकळ होवून जात ना हो बरोबर आहे मे बोल बोल बोलण झालं तर ते आपलं आपलं कधी करू शकतो.
आपलं आपलं आज करतो, उद्या करतो. रात्री करतो पण मग आता आपल्याला फोनवर बोलायच आता तुमच बिजी तुम्ही कधी टाइम का तो कधी नाही असं त्याच्यानुसार हे ना
हा तुम् जश्याच्या कामाच्या वेळे नुसार दुपारीकच तेच म्हणला आज आता सगळ याच्यातच घूस सलेले आपण पण बोलूनच जेवढे भेटन तेवढे
हा ते बी बरोबर मग काका
त्यांनी अशी तर मर्यादा न ठेवली एवढ्या एवढ्या दिवसातच कधी बी केलं चाल लागलं ते
हा तेवढी ती मर्यादा असते ना मग माझ तर चाललंच नसतं कारण मला उन्हाळ्याचं आलेलं आहे मे मध्ये आलेलं आहे मला
हो का
हा मग माझं कारण आता माझ्या याला ल दोन महिने दीड महिना तर फुल झालेला आहे.
हा.
तरी माझं समजा चालू राहिलं मग तसं अट नाही त्यांची
नाही मला आता हे नवीनचे तीस कॉल आहे का हे तर आता एक दोन दिवस झाले तेव्हाच आले मला हे
मी लावते लगेच लगेच लावते झाले दहा मिनटं
बरं बर चाल